काय करायला लागलाय
ह नाही बसले तावरून वगैरे बसले
मग काय नाही काय म्हणतोस
काय नाही मगं आपलं हे चेस वगैरे चाललेले आहे
तेच तर बलेस काय आलं मला ते काय बघतो तो लिंक पाठालावर घेतो मी खेवया आपण बघया कधी तर
चाल तुला उनूचं काय माहिती आहे का
हा येत की खेळती की म
हम्म स्वम्याला विचारलेलं देवनला मला माहत नाही
हा
तुला विचाराय म्हटलं
आहे की माहित आहे की खेळते कारे तुला माहित नाही खेळलं नास कधी
नाही काय असते त्यात
का असतय ते बघ नूचा गेम म्हणजे कसा असतोय फक्त काय आहे म्हणजे त्याचा उद्देश काय माहित आहे आपल्या हात जी कार्ड दिलेली असतात
हा.
ती लवकरात लवकर संपवायची ज्याची लवकर संपतील तो जिंकला.
जे जेज्याड जास्त कार्ड आहेत ते हारतय काय?
ते शेवटपर्यंत जेच्या कड जास्त कार्ड राहत्यात तो हरतोय.
हां.
कसं असतय आप किती जण खेळू शकत्यात दोन ते दहा जणं खेळू शकतात ए काळू.
दोन ते दहा जण.
हां.
हां.
आनी प्रत्येकाला सात सात कार्ड देतात.
सात सात.
हां मजी उरलेली कार्ड अस हो टोटल भाग मला आता एवढ लक्षात नाहीयेत ते. तुझं कार्ड किती असत्यात खरं एकाला सात सातच कार्ड देतात. आणि जी कार्ड उरतील
हा.
ती मधे ठेवायची असतात.
मधे का?
रा एक्स्ट्रा साठी. जे ते गेमच्या रूल्समध्ये हायच तसच हाय.
एक्स्ट्रा म्हणजे तू परत त्यातले उचलू शकतोस काय?
हा म्हणजे जर गरज पडली तर आता समज एका त्यान लाल कलरचं कार्ड टाकलय. आणि तुयाकड त्या कलरच कार्ड नाय हाय मग तू त्यातल उचलू शकतेोस खरं न बघता जे येईल ते येईल.
येईल ते सगळे घ्यायचे तेच जे पाहिजे तर येत नाही तोपर्यंत.
हां नाही त एकदाच एकच डाव मिळणार तुला.
हम्म.
डाव झालाय की मग. आता समज तू लाल तुला लाल पाहिजेल हाय आणि तिथनं निळ आलं. मग ते ठेवायचं तुझ्याकडच. म तुझा डाव झाला मग पुढं हा मग परत फिरून ज्यावेळी तुझ्याव डाव ईल त्यावेळी त्यातलं परत तू कार्ड काढायचस.
हां तसं होय.
हां आणि कसं असतय त्याात कार्ड कशी असतात माहित्या तेज्यावरती साईन असतात आणि ती कार्ड कशी मॅच करायची माहित्या काय? एक तर तू कलर कलर असलेलं आता निळा कार्ड टाकलय. हा. म्हणजे निळा निळ कुठलं पण टाकू शकतोयस काय पण नंबर असू दे काय पण चिन्ह असुदे. ते तू टाकू शकतोयस.
कार्डवर नंबर किंवा चिन्ह असत्यात का?
हा नंबर आणि चिन्ह असत्यात आणि त्याचा कलर असतोय. कार्डचा हम्म हां. आता समज निळ्या कलर मध्ये कार्ड टाकलंय. हां आणि तू निळ टाकलास तू निळ कुठलं पण टाकू शकतो. मग निळ्या कलरचं जे अव्हेलेबल असेल ते टाकायचं. हां. असं असतं आणि समज एखाद्यान निळ टाकल्या आणि तेवढं निळ नाहीय मग तू कार्डचा नंबर बघू शकत कार्ड ला काय नंबर त दोन नंबरचा निड मग दोन नंबर च पिवळ कार्ड आहे मग ते दोन नंबरच पिवळ कार्ड टाकू शकतोस.
हा मग तस नंबर किती असतात त्याच्या कार्डवर
अ नंबर बघ किती असतात. अ नऊ पर्यंतच नंबर अस
एक ते नऊ
हा शिन्य ते नऊ.
शून्य ते ना जे शून्य पण असते.
हा शून्यव न असते.
आणि ते चिन्ह म्हणला होतास ते?
हा चिन्ह काय असते स्कीप म्हणून एक चिन्ह असते
हम्म.
स्किप म्हणजे कसं असते गोल असतो आणि ज आडवी तिरकी रेश असता म्हणजे तुझ पुढचा प्लेयर असेल तुझ्या पुुढं कोण कोण असेल त्याचा डाऊ स्कीप होतोय त्यांना खेळायचं नाही त्याच्या पुढच्या ने खेळायचं
म्हणजे आता मी समज किपच कार्ड टाकले
हा.
माझ्या पुढं तो आहेस
हा मे डाव खेळायचा नाही माझ्या पुढं मग माझ्या पुढं कोण असेल ते न खेळायचा
त्यांनी खेळायचा.
हा एक डाव तो स्किप होत हा एका वेळी एकट्याचा डाव स्किप होतोय.
हम्म हम्म.
आणि काय असते माहितीय काय रिव्हर्स असते त्यात काय अस तू रिव्हर्स कार्ड टाकलास
हा.
कि मग डाव उलटा फिरतय म्हणजे बघ आता तुझ्या पुढचा तो खेळणार असतोय की नी त्याच्या डाऊ न येता तुझ्या आधीचा जो असतोय तो खेळतोय. म्हणजे तुझ्यापासन परत तू एका वेळी दोन डाव खेळू शकतोय रिवर्सला तू एकदा टाकायलास हा. तू रिव्हर्स का टाकलास मग परत तु एक डाव येतय मग तू डाव टाककायचास मग तुझ्यानंतर तुझ्या आधीचा जो होता पहिला
हा.
ना त्याच्या त्यांना खेळायचं तुझ्या पुढच्याचा डाव जात नदीकड.
हा म्हणजे त्यांचा परत असा फिरून येणार
हा उलटो फिरतोय मग
उलटे फिरून आले की नंतर परत चालू करताना व्यवस्थित
नाही नाही नाही तसाच डाव चालत राहते मग
तसाच चालू राहणार जोपर्यंत कोण टाकत नाही तोपर्यंत
हा हा हा अस वास्त होय आणि काय असते माहिितय काय वाइल्ड वइल्ड प्लस टू म्हणून एक असते कार्ड हम वाईल्ड टू प्लस टू
हा.
म्हणजे काय असते जो तुझ्या पुढचा कोण असेल
हा.
त्याला दोन कार्ड एक्स्ट्रा जात्यात.
एक्स्ट्रा जातात म्हणजे कसं
आता बग एक्स्ट्रा पण द्यायची गेम मधले कार्ड असतात की नाही खाली उरलेली कार्ड एक्स्ट्रा ठेवलेली असतात बग तिथं, त्यातली दोन कार्ड तेन ते त्याला घ्यायची.
हा एक्स्ट्रा
थोडक्यात असं कसं माहित काय आपण आपल्याकडची कार्ड कमी करतोय आणि दुसऱ्याला वाढवतो. म्हणजे आपण जिंकायला काय काय करतोय.
हा.
असं आहे ते म्हणजे त्याला दोन कार्ड जादा जाणार. सात दिलेली असतात की नाही ही दोन जाऊन टोटल होणार त्याच्याकडे म टोटल आणि तसच एक वाईल्ड कार्ड असते नुसतं त्यांना रंग बदलू शकतोय आता समज माझ्याकड तू टाकलायस लाल कलरच माझ्याकडे लाल कलरच नाहीय. मग मी ते वाईल्ड कार्ड माझ्याकड पणदुसऱ्याच कलरच आहे आणि मला पान पण एक्स्ट्राचा घ्यायचं नाही. आहे.
अ
हो म्हणून मग ते मी कार्ड टाकू शकतोय आणि माझ्याकड कलर एक्स्ट्रा जास्त असतील. तो कलर चूज करू शकतो मग मॅड निळ्या कलरची चार कार्ड आहेत. आणि मी ते वाईल्ड कार्ड टाकलो आणि निळा कलर चूस केला. मग सगळ्यांनी पुढं निळा कलर
ह म्हणजे तू एका वेळेस दोन कार्ड टाकू शकतोस.
नाही एकच कार्ड जाते ते फक्त आपण कलर वेगळा बाकीच्यासाठी तर कलर चेंज करायचा.
म्हणजे वाईल्ड कार्ड टाकून तो आत्ता बोलला स् निळा कार्ड टाकू शकतोस.
पुढच्यान निळ काढ टाकायच.
तसं होय.
हा. आणि एक असते ते असतय वाईल्ड कार्ड आणि प्लस फोर मग यात कस आपण हा म्हणजे आपण कलर पण चेंज करू शकतोय आणि जो पुढचा माझ्या कोण पुढं असेल त्याला चार कार्ड एक्स्ट्रा जातात चार सात आणि चार मग दोन होते हा म्हणजे टोटल त्याड अकरा का आड होणार.
हा.
असं होतय आणि पण तु म्हणजे कधी बोलायचं असतंय माहिती गेम खेळताना तुझ्याकडे जर लाल एक कार्ड उरलं
हा.
तर आपण उन्ह बोलायचो त्यावेळी आणि जर त्यावेळी उन्हो बोलला नाहीस तर मग तुला दंड म्हणून एक्स्ट्रा कार्ड घ्या लागतात.
ते उनो का बोलायच तस
उनू बोलायचं कारण तुझा गेम संपत आलाय एक कार्ड टाकलास की तुझा गेम संपला
म्हणजे कार्ड एक हातात असताना नू बोलायचं की दोन असताना एक टाकला आपण तेव्हा बोलायचं
हा ज्यावेळी एक टाकलास तू आणि एकच उरते तुझ्याकडं त्यावेळी उऊनू बोलायचं हा नाहीतर मग तुला एक्स्ट्रा कार्ड द्या लाग तुला एक्स्ट्रा कार्ड मिळतात मग अजून हम् असं होतंय
हां हां
कायला काय थोडाफार गेल
कायल
ते जरा असं कन्फ्युजिंग आहे पण खेळल्यावर कळतेय लगेच सोप्पाय
हा
खेळायला चांगला आहे गेमच
मग आता त्यात कलर किती असतात तरी
अ त्यात बघ लाल
हा हा
पिवळा आणि निळा चार कलव्याचे काड असतात
चार कलोची
हा
प्रत्येक कार्ड वर वेगवेगळे साईन काय
अं उल्हाचा पण गेम आहे का ऑनलाइन अ म हा तेला पण आहे ऑनलाईन आपण घरात बसून मस्त खेळू शकतो तस हा घेतलेला ग गमती हा फरे ऑनलाईन कुणार पण खेळू शकतेोस आणि फ्रेंड्स बरोबर पण खेळू शकतेस
फ्रेंड्स बरोबर पण म्हणजे मगाशी तुला चेस च बोलल
चेजचं बोललं असतस हा ते नंबर असतोय काहीतरी आपला तो नंबर शेअर के की फ्रेंडस वरे खळतेोस मायड होता तर जुन्या फोन मध्ये होता
फ्रेंड्स बरोबर घता म्हणल्या तुला गु गोल््हावगैरी लॉग इन करायला लागल असे
हा नाही हम् डायरेक्ट होते वाट तरे आता लक्षात पण नाही माझ्या ते बघायला पाहिजेथ घेऊ शोधतो मी आधीथून
हा कारण की तुला चेसच बोललो त्याच कसं गुगलला लॉग इन कराय लागते
त्याचा फोन नंबरला होते वाटतं का माहिती ना मला म्हणजे आता लक्षात नाही बघायला पाहिजे तो होता मायकड आम्ही खेळत होतो म्हणजे मित्रा ज्या घरी कोण नव्हता आम्ही त्याळी रात्री झोपाला म्हणून त्यायाकडे जायचो! मग आम्ही कि किती जण, एका वेळी तिथं आठ आड तर असायचो. मग आठ जणांच्यात हा एकत्र खेळायला मग म मज्जा येत त्यामुळे मग ते गेम खेळतो आम्ही.
हा.
त्या वेळी शिकलो मि तर खेळायला.
हां हां.
हम्म अस आहे.
तरी एक डाव केवढा वेळ चालू राहतोय?
ते आता कार्ड संपण्यावरती आहे आपल्या.
हा.
दहा पंधरा मिनिटात पण संपतोय लगेच. डोक्याला हा डोकं लावून खेळलो की नाय आपण कार्डला कसे संपवायच आपल्याला एकदा कळालं कि लवकर पण संपतोय गेम. हम असय सगळ.
बर चालतेय मला स्वयमा्याचा कॉल यायलाय!
हा चालतय, हा चालतंय.
हा.